हॅलो.
हॅलो. काय कराल्यास.
काय नाही बसलोय निवांत. जेऊनच तू जेवलास काय?.
मी पण जेवलो की.
ह पडवळ पडवळ माहित आहे का तुला पडवळ?
माहिताय की.
हा हा तेजी भाजी
काकडी सारखं मोठ असतय ते न्हव.
तेच तेच माहितीय की तुला कायतरी.
हा आणि
आणि काय चपाती भाजी अ ती भाजी होती पडव्याची भात आमटी आणि आंबा.
तू काय केलेस माहिती आहे तुला.
हो मी काय खायाचं काम केलं.
अस काम केलास व्हय.
मग.
आणि
आणि काय नाही निवांत.
निवांत आणि मग तिरुप ती ला जाऊन आला का नाय?
ते दिवाळीत जाऊन आलो.
कसं गेलता?
आं
कसं गेलता?
रेल्वे
रेल्वे कुठनं कोल्हापूरकडंन
हा आपल्या कोल्हापुरातनं रोज रेल्वे आहे तिरुपतीला
कोल्हापूर मधनं किती वाजता असत्या रेल्वे?
अ अकरा पंचेचाळीस ला निघत्या बग बरोबर सकाळी
दरवेळेला
हा दररोज
आणि तिथं किती वाजता पोहोचतय?
सकाळी आठ वाजता.
सकाळी आठ वाजता फिक्स ठरलेली टायमिंग का?
लेट होत नाही ती ट्रेन
आणि मग आता हिकडं अकरा वाजता परत याला नको का दुसऱ्या दिवशी
ती तिकडनं इकडं अकरा वाजता अकरा वाजता नाही येत ती
मग
ती किती वाजता इथे माहितय काय? संध्याकाळी साडेतीन चार वाजता येत्या. म्हणजे दुपारचं साडेतीन चार
आणि मग कोल्हापूर मध्ये किती वाजता पोहोचते
हा दुपा कोल्हापूरमध्ये दुपारी साडेतीन चार वाजता यतयत कोल्हापूरमध्ये तिथन ती निघालेल्या असत्या आदल्या दिवशी रात्री दहा ला
ह झाला म्हणजे मग दिवसभरती तिथंच असता
हा बघ इथन जी सकाळी अकराला ट्रेन निघत्या, ती दुसऱ्या दिवशी आठ तिथ पोहोचत्या तीस ट्रेन ती तीच ट्रेन रात्री परत निघते तिथत न,
म्हणजे रात्री म्हणजे सकाळी आठ ते रात्री परत दहा वाजे बर बारा चौदा तास ती ट्रेन तिथच असते.
हा तिथे जास्त
तसं का मग तिथच का थांबता.
तो स्टॉप तोच, आहे त्या पुढं जात नाही कुठ्या हा,
म्हणजे मेन तिरुपतीच्या इथं वास्तव स्टॉप आहे तिचा
हा ती ट्रेन तेवढीच आहे कोल्हापूर ते तिरुपती
म्हणजे तिथनं पुढं स्टेशन हाय का लास्ट
हा आहेत पण ती ट्रेन पुढे जात नाही तिथेच थांबते
हा हा
एवढ का
आणि मग तिथन दुसरी ट्रेन येते का इकडं म्हणजे तशा दोन ट्रेन आहेत तिरुपतीच्या
हरिप्रिया एक्सप्रेस दोन्ही पण नाव सेम.
दोन्ही
हा एकच ना!
हा हा किती असते तिकीट
स्लीपरच साडेचारशे रुपये आहे
हा
चछ आठ दिवस आधी काढलास झोपून गेलास तरी चालतय
आठ दिवस आधी काढला संजय
कागस
आठ दिवस आधी काढला असं म्हणजे आ दोन दिवस आधी काढलं काय होते
अ सीट कन्फर्म होणार नाही मग तुझी,
तसा न अ
हा सीट भरतात ना बाकीचे जण येऊन तिकीट काढली की त्यांच जे लवकरून काढत लवकर कन्फर्म होते.
हा म्हणजे आदल्या दिवशी पण आपल्याला मिळू शकते
मिळे एक चान्स असतय.
हा
तुझ काउन आहे असं कन्फर्म हो नाही म्हणजे तुला मग कंप्लीट शीट मिळणार नाही झोपायला अशी
डेरींग धरा लागते का
हा आर एसी मिळते आर एसी म्हणजे ते शेरिंग करायला लागते से,
दोघांना एक
हा दोघांात घते ती सीट मग
बसून जायचं तस,
होय मला तरी या वर आले रात कधी तर आपण प्रवास असल्यामुळे अवघड हो मग ते बसून जायचं वगैरे असं हम् मग कस झोपाला असलं का वाटत नाही
आणि किती किती रिझर्वेशन असतात स्लीपर एसी आणि कुठलं
स्लीपर एक असते फर्स्ट क्लास एसी असते अ थ्री टायर एसी असते टू टायर एसी असते
हा कुठल्या कुठल्या स्लीपर फर्स्ट क्लास
हा सेकंड क्लास एस आणि थर्ड क्लास असं तीन
ते काय काय असते फस्ट क्लासते काय असते
अ त्यात बहुतेक कि नाही प्रत्येकाची केबिन वेगवेगळी अस आ त आपल्याि ग सीट्स असतात कि नाही तसं नाही वेगळ्याला प्रत्येकाला वेगवेगळी कि बिना आपुली
म्हणजे एक कला एक कला एकी दिन का एक
के बी न कााल केे ब
हा आणि
ते फर्स्ट क्लास एसी मध्ये असते
चला किती टिकट असते म
हम् तिकीट त्याच माहिती नाही रे एवढं बघितलेलं नाही कधी
अंदाजे
ह अ दोन अडीच हजार तरी असेल
एवढ कनी
कमी क तर नाही हेच सेकंड सेकंड प्रॉसेस दोन अडीच आहे फर्स्ट क्लास तर जरा जास्त असेल त्यापेक्षा असेल माहिती नाही एवढं
आणि सेकंड मध्ये काय काय असते
हम्म सेकंड क्लासच माहिती नाही एवढं काय असत थर्ड क्लास तर माहती आहे मला नॉर्मल सीट असतात आपल्या असतात तश स्लीपरच्या आणि स असतेय
म्हणजे ते पूर्ण बुगीलाय अस
हा
केबिन नसतात
हा नाहीय ना आणि तुला सेकंड क्लास मध्ये का आठवत नाही का अस ते
आणि ते असं पण माहिती आहे ना ेकांना एका केबिन मध्ये चार हे असतात बघ
काच ते
चार बेड असतात एका केबिन मध्ये म्हणजे चार सिटा
बर असं ते काय माहित नाही र मला
म ते फस्ट क्लास अससमंत तेसकनी ते तर बहुतेक तस जा असते रे
असेल कधी गेलं नाही मिे त्यातन ना
फिर ते आहे एक के तीन चार जणांसाठी
असल पण माहिती नाही मला घर एवढं तर कसं असत फर्स्ट क्लासल सुद्धा असते की नाहीी जे जशी बिझनेसमॅन वगैरे असेल की नाही त्यांच्यासाठी असते त्यामु नाही म्हणजे अशी साधी लोक म्हणजे नॉर्मलटी ऑफ फोड केतातयत ररी उगचच पैसे खर्च म्हणून बाकीच्याना ते कसे पैसे असतात त्यांना प्रायवेसी असते काहीतरी असते त्यासाठी ते तसे घेतात
आणि
आणि का
मग ते फर्स्ट क्लास असते ते ट्रेन शेवटला असत बुगी का स्टार्टिंग वास्ता
अम् तस अम् ठीक नाही त ट्रेन पिशन व अस ते म्ह इंजिच्यावर इंजिन करून चेंज होत राहत ना इकडच तिकडे तिकडच इकडं
म्हणजे असं काय नसते कि पहिला डबा म्हणजे जास्त हलते शेवटचा डवा कमी हलत
नाही नाही नाही ते काय ट्रेनच इंजिन चेंज होत असते तिरुपतीची ट्रेन आहे की नाही तेच कस मिेरज एकदा इंजिन चेंज होते
का
डायरेक्शन चेंज करायच असत रे ट्रेनची
तन तिरुपतीच्या इत ना का
हा म्हणजे मिर्जेत मिर्जेला जायला मिर्जेत ना तिरुपतीला जायला ते डायरेक्शन चेंज कराव लागत त्यासाठी इंजिन त्या साईड एका साईड ला असते ते दुसऱ्या साईड ला आणून लावतात आणि मग ती ट्रेन सुटते त्यान तसच पुढे एका ठिकाणी आणि कुठं होतं माहित इंजिन चेंज
हा
उगळी ला होतेवटच
कुठं
हुबळी कर्नाटकात
हा हा कर्नाटकात आहे
हम्म
आणि काय काय असते मग
हम्म
सगळ्यात जास्त म्हणजे नॉनस्टॉप असत का थांबत्या म
थांबतेय स्टेशन असतात किती
ह प्रवाास नसता का कुठली तिरुपतीला का
ते कारण पॅसेंजर तरी नकोच सगळे घराला एकाच ठिकाणी
आणि मग नॉन नॉनस्टॉप असतात ग त्या कुठल्या कुठल्या
हम् असं डायरेक्ट नॉनस्टॉप असा माझ्या तरी माहितीत नाहीय फुटल्या या स्टेशन बस नळ येत सेशन ब नाॉन स्टॉप
शे गावच्याय वाटतं नॉनस्टॉप
आपलंच ना माहिती ना रे
नॉनस्टॉप एक असतय शेगावची
आसेल.
थांबत नाही कुठल्या स्टेशन वर म
हा मग नॉनस्टॉप अशी ती वंदे भारत आसेल बघ आपल्या इथनं पुण्याला जाते ती.
हा तीच तीच.
हम्म ती पुण्याला जाते शेगांव ला नाय.
नाही तशीच अजून एक हाय कुठली तर
हा.
ती नॉनस्टॉप जात्या बघा शेगावच्या पण पुढं जातय तिकडे
काय माहितीय म
आणि ह्याच अं तिथं बस ते न असत्यात काय तिरुपतीच्या इथं पोहोचल्याव.
हा असत्यात की, खाली तिथं च असत्यात, बस मिळत्यात खाली वर तिरुपती पाशी जायला मंदिरा कडं
आणि स्लीपर मध्ये पण असते ना काय काय कि फर्स्ट क्लास स्लीपर, सेकंड क्लास स्लीपर
नाही स्लीपर ला नसतय फर्स्ट, सेकंड, थर्ड.
फक्त स्लीपर.
हा फक्त
अरे ते एक एक एक एक डब्यात चांगल्या असत्यात सिटा सगळं चांगल असतय. नवीन नवीन असत्यात आणि असतय म ते काय आपल्याला सीट मिळेल तसं आहे काय
हा जे नंबर असतात ना त्याचे एस वन, एस टू असे काहीतरी बारा बारा स्लीपर चे डब्बे असतात.
हा.
त्या प्रमाण म आसंल तर त्या त्या गाडीला जो डबा जोडला आसलं तो मिळतय आपल्याला.
रिकामा ऑडिओ हा हा. म्हणजे ते काय ह्याच्यानुसार नसतय कुठला पण डबा मिळाला
हा हा.
तिकीटचा रेट कमी जास्त असतोय या कायम तेवढाच अस
नाही कायम तेवढंच फिक्स हाय
नाही, म्हणजे आधी जर का बुक केलं तर कमी न मिळतय का?
नाय नाय नाय नाय तेवढंच हुतय ते एकदम जर आदल्या दिवशी करायला गेलास किनी तर तात्का म्हणून एक आसतोय विषय तेचा त्यातन केलास तर तुला आ जास्त पैसे जात्यात.
किती?
ते काय माहिती नाय डबल जातात वाटतं तिकीटाच्या. आठशे रुपये जातात वाटतं
हम्म
आणि
आणि काय नाही
नाही म्हणालोय जायचं कुठं तर ट्रिपला ट्रेन न बघा की